हॅलो?
हॅलो?
बरी हायस काय?
हाय की तुम्ही?
हाय की काय करालियास?
काय नाय बसलय.
चा घेतलीस? मी चा प्यायलागलोय बघ आता चहा येणार आहे आता. हॅलो? हॅलो?
ठिक हाव.
हॅलो? रेंज नाय का काय?
ओ रेजंचा प्रॉब्लेम व्हाय लागलाय.
रेंज नायी केिलेर आवाज येईना तुझा.
व्हंय सकाळपासन तसचं व्हाय लागलंय.
काय कराल्यास?
काय नायी आता चहा घेतला आवराय च आता घरातलं.
हां. मगं फिरायला कुठं गेलतीस काय नाहीस? मी आता चहा केलायं अं
फिरायला कुठं गेलतिस का नायी म्हटलं?
फिरायला काय नायी हेवाच गेलो, देवालाच जाऊन आलोय आम्ही
कुठल्यां देवाला गेलतीस?
देवाला काय सांगोवडयाला गेलतो आदमापूरला
अं हां आमच्या गावापसंन गेलासा होय?
होंय.
आमच्याकडं का या नायीसा?
यायचं की आता.
कवा येनारा?
यायचं आता परतनी देवाला जायचंय, तिकडन जाऊन आलो- कि मगं येऊन जातो की तिकडं.
चालतंय की घरातली बरीयेत?
हायत की.
अं हं आज पोरं हायत बरी हायत.
हां हां.
काय चाललंय मगं?
काय नायी पावसाचं वातावरण झाले नव्ह.
होय इकडं पण झालंय पावसाचं वातावरण पाऊस काल पडला पाऊस तीकड?
काल काय नाही खरं पावसाचं वातावरणच तेवढं व्हायला लागलंय पाऊस काय पडणा झालाय.
हा हा इकडं काल जरा पडलेला आज पावसाच फक्त वातावरणच हाय.
हम्म तसचं व्हालयं सकाळी थंडी वाजत्या तिथनं पुढं गरम होतंय आणि पाच वाजले की आणि पावसाचं वातावरण हुतयं.
हम्म, तुझी तब्येत बरी हाय काय?
हाय की आता आलंय कमी.
बाकी सगळं कमी आलंय नव्हं? अ पानी तेन पित जावा.
हा पितोय की.
ह. ओ कँबने येऊ काय मग?
मेनू बघूया की, आता काय करतीय मम्मी.
हा हा.
हम्.
म आज कायतर स्पेशल असणार?
होय पोरगी आल्या म्हणताना, स्पेशल काहीतरी असणारच.
होय म्हणूनच सांगा लागलोय सत्ताट महि सत्ताट महिन्यातन पुरगी गेल्या
किती हो ते नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. चार महिन्यानं आले.
हा चार महिने मग लय कमी झालं, मी म्हणालोय सत्ताट महिने झाल्यात वाढतं. आता माझंच लय हे झालं वाढतं.
नाही नाही चार महिने. होय तरी पण आधी मधी येऊन गेले सोडा.
हं. ‌‌.
बरं नव्हतं त्यावेळेस एकदा येऊन गेलतो मी.
अहं. मग म काय आवडतय मग खायला काय आवडतय?
खायाला काय सगळंच आवडतय खर भेंडी तेन सोडून. भेंडी आणि मूग हे सोडून बाकीच आवडतय. अं.
मोड आणि भेंडी सोडून?
मोड नव्हं मूग मूग मूग हा.
असं अस चिकन करतीयास काय नाहीस म?
चिकन येतंय की.
जरा रेसिपी सांग की.
चिकनचं काय आता कुठलं यांच्यामध्ये, चिकन मध्ये बिर्याणी पण येत्या
अह.
म त्यामध्ये सुक्का रस्सा ते पण तिखटं.
बरं.
तिखटमध्ये पण करते, आणि म्हणजे लालमध्ये पण आणि हिरव्या हेच्यामध्ये पण करते.
हिरव्या हेच्यामध्ये कशी करतीस?
हिरव्यामध्ये काय आपलं पहिला चिकन शिजवून घ्यायचं आल्ल, लसूण पेस्ट टाकून जरास हळद, मीठ, तेल टाकून जरास ते शिजवून घ्यायचं पहिला.
अ, आणि पुढं हॅलो हॅलो,
हॅलो, आवाज येते काव?
हा येतो येतोय. बोल की,
हा मग आपला मसाला करतोय की आपण तिळ, जीरं, खोबरं, आलं, लसूण, कोथिं थिंबीर मग त्यातच काय करायचं? हिरवी मिरची टाकायची.
हिरवी मिरची
हा, हिरवी मिरची जरासं जास्तच टाकायची. कारण आपण चट ते टाकत नाही त्याच्यामुळ तिखट व्हायच हा
तिखटपणा येणासाठी. ह ह,
मग तीची पेस्ट करायची आणि रस्सा सुंका असच की,
अ हा, अ, मग
तसं मसाला घालून केला तरी पण चालतय. नाहीतर मग आपण कांदा टोमॅट्याची पेस्ट करते. कशाला पनीर ला करतो वा
अ,
तसं आपण चिकनला घरी
आ हा आज मग दिदी ला सुट्टी आहे होय अज.
होय आज रामनवमी.
रामनवमीची सुट्टी असल आज?
होय.
अ ह, आणि मग आवडीचा आवडाचा खेळ कुठला?
खेळ काय
आ,
तगोरी.
लगोरी आवडते होय.
होय.
आ हा, म बाकीचा? कबड्डी, खो-खो काय असं आवडत की नाही?
ते खेळ व्हय, खरं जास्त लगोरी आवडते.
लगोरी आवडतय.
होय.
अ न सकाळी मेनू काय होता?
सकाळी काय, रात्री बिर्याणी केलती.
अं, अ ह, चिकन ब्रिर्याणी
होय.
अह, चिकन बिर्याणीला काय काय वापरलेलीस?.
बिर्याणीला काय चिकन मॅरिनेट करायचा. मग मॅरिनेट करायला त्यामध्ये दही
अ,
साला, चटणी, लिंबू जराशी हळद त्यानंतर ब्रिस्ता घालायचं जरासं. त्यानंतर ते कांदा ब्रिस्ता
ब्रिस्ता?.
हा.
ह हा आ
म्हणजे आपलं हे कांदा असते कीं नाही ते असं जरासं तळून घ्यायचा, आपण भजीमध्ये कसं कांदा होतोय तो
हा असं क
ब्राऊन हा असं कांदा तळून घ्यायचा मीठ टाकून.
ते टाकायचं आणि ते कांदा तळलेलं तेल असते का नाही? ते पण जरासं त्यात टाकायचं.
हा.
हें मीठ हळद हे घालून मॅरनेट करून पी
मॅगनेट करून मग बिर्याणी करायची. हॅलो
हॅलो हा आवाज येतोय काय?
हा यालांगलाय, म मॅरनेट करून म बिर्याणीला हे करायचं.
हा मॅरिनेट करून एक अर्धा पाऊन तास ठेवायचा डीप ला. वरती फ्रिजरला. हा म ते झालं की तांदूळ पण एक अर्धा तास काय करायचं पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं.
आणि मग तेलात काय खडा मसाला टाकायचं, ते भिजलेलं तांदूळ टाकायचं आणि जरासं ऐंशी टक्केपर्यंत शिजवून घ्यायचं तांदुळ ते. पूर्ण हा पूर्ण शिजवायचं नाही, ऐंशी टक्के शिजवायचं.
हा आ.
ते शिजवून एका परातीत काय करायचं पसरून घ्यायचं.
हा. म चवीला स्वादिष्ट होत असलं नाही?
हं तुमी आल्यावर पण करूयाकी एकदा.
चालतंय करूया की. खाणार की केल्यावर खाणार, केल्यावर खाणार भाऊजं आमची कवा करून दिल्या व्हय?
ही करुया की या तुम्ही. आता कदी येणारा मग?.
आता तुम्ही आल्यावर,
आम्ही व्हय येतो की.
व्हय त्या दोन नवीन जोड्या आहेत त्या पहिला याय पाहिजेत.
हं.
मग आम्ही येनार.
येतो, येतो न्यायला या तेवढं हा.
अ हा न्यायला येतो बग.
ह ह
भाच्याला लावून देतो.
हम भाचा लगेच पळत पळत येणार. भांडल कवा आणि न्याय भांडल कवा आणि न्यायला ईल कवा तेच की भांडल कवा आणि न्यायला ईल कवा म्हणलं.
मग पप्पाची गाडी हाय गाडी घेऊन येतोय की मामीला आणायला.
चालतय की लावून द्या.
हम मग
काय आणि, काय नाही निवांत.
माजल खरा आहे.
होय
मामी तेनं कुठं गेलेत?
आहेत की, आवरा लागल्या ती कपडे धुवाल्या. हम्म
एवढया वेळानं
होय गाजरं होतीत नाही.
हा
मग ते नीट करून धुवून कटरी दिली ते आता
हं
मग तिकडं झाल्यावर भांडी घासली आता
हा हम् हम् हम्म त्या तर करू लागनार माहीत नाही.
होय भांडी घासल्यात आता मला म्हणाली ते कर जा म्हणाली टास्कच त्याच्यासाठी थांबल्यास म्हणा लागली. ते कर म्हणली पुर्ण
हम्म मग
आता हे पूर्ण करायचं, आज बारापर्यंत आहे पण करून पूर्ण करा ते
बारापर्यंत ना ह आता जेवण आवरून घेतो आणि ते अ जेवण आवरून घेतो आणि करतो की
हम्म चालतय की
चार पूर्ण झाल्यात, हे पाचव चालू हाय.
हा हा
अजून पंधरा नव्ह?